हा.
अला काय?
हा हा अला बग.
काई आ बोला. आणि काय मग पप्पा काय म्हणत् नाहीत.
हा प्पपा काय म्हण
घरात जात्यात कि. तात्या जात्यात.
जात्यात न्हव हा.
मग मग मग ते वाच आता काय मग मग बोलायचं सांग उगच आपलं काय मग काय काय काय बाय बाय
हा हा.
पिंकीला पुल नाही स काय?
पिंकीला फोन केलता. काल परवाच्या दिवशी केलतो बघ हा.
हा.
मग परवादेशी केलतो ती ती ती आणि मीच जाणार हाय.
हा.
मग आता तिला सांगून बघतो हिकडं पण हे असंच असं आहेय म्हणून म्हंटलंय राहुल न तिकडं जाऊया. ती काय ती सगळीकड जायला तयार असत्या रे माझा प्रॉब्लेम येतोय.
हा हा.
तुम्ही जिल्हा करून ठेवलायसा कोण सांगितलय तुम्हाला नाही ते जबाबदारी करत बसायला करणात का तिकड तेंच तेंची.
हाईत बघ.
मग ते त्यामुळच सगळं मला अडचण येत्या मग मद माझ्या मुळ सगळं जायचं राहतय.
अरे त्यांचं त्यांचं बघा म्हणायचं आता झाल की सगळं काय आपणच काय? करा जावा लग्न म्हणायच बायकां आना आणि कराकी म्हणाव कामं तुमची तुमचं - सगळ्यांच एकटीनच मरत बसायचं काय ठेका घेतलाय होय.
आं
होय.
कोण सांगतंय करत बसायला सांगायला येत न्हई. करार करा बोलणं खावा कामाला काय उपयोग नाहीती पउन
होय कणी. आणि काय काय आणि कोण हायत का काय तिथ.
हां.
बरं बर मग चाललय निवांत.
होय.
ह्या ह्या असलं घरधड बोलायला पण येत नाही तुमच्या घरात नाही तुम्हाला आणि सगळ्यांच कामगारात वाली काय धंदा जगा वेगळा करून ठेवलाय तुम्ही पुणे कर
टेलरिंगचा टेलरिंगचा धंदा हाय टेलरचा धंदा हाय.
हम्म मापच काढत बसायची गावाची.
हां हां.
वय
होय
टेलरिंग धंदा
मी बिनटेपचाधंदा करत
आह
बीन टेकता धंदा
भारीय भारीत हम म आणि म आणि म परत तिथच आलेला मग तसं काय बरय चाललेय निवांत मग फिरायला गेला नाही ह दादा रसा कुठल्या गावाला जाणार आहे कुठल्या
आम्ही परवा वाडीला जाऊन आलो की
अग वाडी वाडीला घेतली मग ते नदी पुजून घेततील की नाही नवीन पाणी आलत शाने
अरे नदी जवळच जाऊन आलो
नदी जवळ
आ नदी पूजायला मला वाडीची वाडीची नदी नको आहे
अगं वाडीपसून किती लांब आहे चार किलोमीटर वाडीपासून किती लांब आहे ते तीन चार किलोमीटर आहे
वाडीपसून
वाडी मधून शिरोळ शिरोळ मधन अर्जुनवाड वाडी मधनं
आपली नदी म्हणतोयस व्हय तू मिरजेची
होय नदी सहा सात किलोमीटर आहे वाडीपासून
आपण मला मिरजेला जायचं नाही मला हेच पंचगंगाच नदी पुजायचे
काही इडीस काय तू काय तर र उगं दथांब टाकतेस तू मला एकदा मिर्जाची नदी पुजायची आहे एकदा
हा पहिला तस सांगितलं होत म्हण म्हटली तस म म पहिला तसं सांगितलं होतं मग नंतर म्हटली नाही नको तिकडं जाऊ नको म्हटलीत हिथं पुजलं तर चालतंय म्हटते तुमच तू आपलं गाव घेत येते ना इथल्या इथं वर्ष झालं चाललोय मी
हम आणि का काय उपयोगायची मग म्हणणच म्हंटल तुला सगळ्यांचे नुसत धोनी आणि हे करत बस
त्यात आयुष्य घालवल्यास
बक्की तर काय मेहनत झाली अरे माग ते काय सवळ मला त्याच्यात अडचण अडचणच यायलाग
अडचण गडचण काय नसते ते अचानक उठायचं जायचं त्याला काय मुहूर्त करतो बघायचा नसतो कवा पण गेलं तर चालते ते
नाही नाही कावा्हा पण जायचं नाहीय ते कवा्हा पण जायचं नाही सोमवारी मग कवाली असते तर मी कवा बी गेलो असतो
मग सोमवार येतेच की का बा आपण काय प्रत्येक सोमवारी अडचणच येत्या काय तुला
ते तसं नाही रे असं कायतरी
काय तर काम तेच चालु उठायचं न करून ठेवायचं जायच. सगळ तयारी करून ठेवायची पट दिशि जा ते कमवायच हे झालं ते झालं ते नं. करत बसायच कशाला काहीतरी करत आपलं आप आपलं.. पायल सोडलं राहिलं पावलं लोकचाधंद कराया बसायला नुस...
अरे सगळं सगळं तयार करून घेतल होतो बघ मध आजारी...
आजारी पडले पन नदिवर जायला काय फरक पडत त्याला जाय आजार घेऊन. तसच आहे आजारी त्याला काय होते काय गाडीवर बसून जायच आणि गाडीवर बसून यायचं कशाला ऍडमिट होतोय एडमिन नको होऊ मग काय ऍडमिट होतो का तु आजारी पडल्यावर. हा
एवढं काय प्रत्येक सोमवारी बीपी लो होते वय तुझा. प्रत्येक सोमवारी.
प्रत्येक सोमवारी होत नाही.
म काय तर आपल लांबड टाकत्याती. हा मग
आपल्याला आपली काळजी असली तर वेळ देते. लक्षात ठेवा. आता काही उपयोग नाही त्याचा.
होय होय.
काय ते घरातले काय उपयोगाचे आहेत मग. तिकडे होत नसेल तर आमच्या घरात येऊन राह म्हणाव‌. घेऊन जातो तुला मी. आणि काय
बस
हम्म
काय नाही.
हम्म नवान
आणि आ आ
आ आ आ आ ओ ओ अंकल्पित असतल बघा. अंकलीपी कोणाकडे तुमच्या घरात नसल.
आहेत. चार अंक लिपी आहेत माझ्याकडे.
हा मग वाचत बसा. आ ऊ आम अहा. झालं काय टायमिंग संपल काय नाही तुझा. पाडे पाढ करतीया तु.
हा थांब
तुला काय शाळेला जायच. हा
शाळेला कुठे जातोय? पोरांना शाळेला आणलेले.
ठीक आहे-ठीक आहे, ठेऊ कां आता? जरा काम आहेत.
हा हा
हा आता आणि केव्हा तर उद्या उद्या कर परत.
हा हा